अ.. हॅलो
हॅलो येतोय का आवाज
हॅलो
हॅलो
येतोय का आवाज
हा येतोय ना
मला आवाज खुप बारीक येतोय ग तुझा एकच मिंट थांब हा
आता ब येतोय का आवाज माझा हॅलो
हॅलो
हा येतोय
अला आवाज च येत नहीं बई तू खूप कमी आवाज येतो हा बोल ते का आवाज
हो येतोय येतोय काय चाललंय काय नाही
काय नाही ग आत्ताच जेवण वगैरे उरकली
हा हा हा बाहेर गेलेले जरा अच्छा
तिकडून आलो आणि मग जेवण होतं तयार झालं तयार केलं आणि मग जेवलो आम्ही आत्ताच जस्ट बसले
अच्छा
खाल्ले
आमचं शिफ्टिंगचे काम पसारा आसारा लावायचा
हा झालं का तुमचं शिफ्टिंग
हो
ह् आवरा आवर्क झाली का नाही
नाय नाही अजून काहीच नाही ते रोज एक एक एक एक चालूच हे
पसारा असेल ना नुसता
जाम
कधी झालं
शनिवारी
हा काय
अजुन काय झोपला झोपला
खेळून खेळून दमत असेल आणि लवकर मग झोपतोय
आता स्कूलची तयारी ना त्याला सांगितलं उद्या लवकर स्कूल हे लवकर झोप साडेसातला च स्कूल आहे म्हटल्यावर बस येणार हे लवकरच सव्वा सात ला
अ उद्यापासून चालू होणार हे का
फस डे हो स्कूलचा
आता नाही खेळायला भेटणार भरपूर खेळून घेतलं
हो जाम कंटाळा आला मी च कंटाळी
अ सुट्या असल्यावर न उलटं अ जास्त ताप पडतो
नाहीतर काय टाईम नाही राहत काय नाही कशाचाच नाही टाईम
हा तेच ना त्यांच नुसतं खेळण्यामध्ये जातं पण आपलंच आवर
मग लेट उठायचं कधी पण कधीही जेवायचं ते दिवसभर कामचं जातात माहिती का
तेच ना
हम्म
आमचे आधीच झाले चालू आता परत म्हणजे आठ दिवस सुट्ट्या दिलेल्या म दि अ काहीतरी शिक्षक लोकांच हो त आणि मग परत झाल्या चालु आता का कधी मला वाटते ग परवा पासुन झाले वाटतं चालु
हम् हम्म हम्म हम
पहिला कस थोडासाच टायमिंग होता म्हणजे ऊन भरपूर होतं ना अ मग सकाळी म्हणजे लवकर असायची सात वाजता सात साडेसात ला आणि ती सुटायची पण लवकर साडेबारा लाच आता नाही आता रेग्युलर चालू झाले हम्म
आमचे आता घाव होईल उद्यापासून स्टार्ट टंशन
बाकी काय म्हणतेस किती मिनिटं झाली थांब एक मिनिटं
निवान
आताशी तीनच मिनिटं झालीत
हो का असा लवकर टाईम नाही जात
खूप कमी आवाज येतोय का मला असा आवाज येत नाही माझा एकदम क्लिअर येतोय का तुला
हो एकदम क्लिअर येतोय माझा कस काय येत नाही रेंज नाही का
रेंज आहे आवाज क्लिअर येतोय पण खूप बारीक येतोय
अच्छा मी हेडफोन नाही लावलेत ना
अ जमेल काय लावले तर
काय माहिती ग मी तर नाही लावलय
बघायला पाहिजे एकदा ट्राय करून पण काय माहिती आता इथे म्हणजे स्पीकरचं पण ऑप्शन वगैरे काहीच सनाईया ना त्याच्यामुळे मग का मला ऐकायला यायचं कमी झालंय
कंटिन्यू काम करून करून काय
हा बघ ना ते दुसरं पण चालू होतं ना ते हेडफोन लावूनच करते मी
अच्छा कोणत दुसरं
च ग ट्रान्स्क्रिप्शनचा
हा हा हा हा हो काय
त्याच्यामुळे मग ते कानाला थोडासा प्रॉब्लेमच झालाय वाटत
हम्
काय जेवायला बनवलेलं
आज बटाट्याची भाजी चपाती गुळांबा बनवलेला
गुळ आंबा कसा काय कच्च्या आंब्यांचा
हा हा कय रिच मुरमबा
हा हा किसुन ना
हा खेसून
कच्चे तुला बऱ्या काैऱ्या भेटल्या आता
अगं ते कलमी भेटतात विकत
होकण
अजून भेटतात त्या बरोबर कलमी आणि जास्त आंबट नसतात ना त्यामुळे जास्त
हा साखर पण कमी कमी लागते मग मी नाही भाई काहीच नाही मी केलं
मी गुळाचा बनवला आंबेच नाही आता आम्हाला खायला बघ म इथं नाही ते हे तर आज
मग आलीच नाही गेट टुगेदर ला घेऊन गेली असतीस ना
हम्म मज्जा केलीत गेट टुगेदर ला
हा अगं खरंच छान वाटलं म्हणजे असं रे त्या ग्रुपवर किती त्यांच्या चर्चानी भांडणं उगतच
हो काय
ह हा मध काय पोऱ्या पोरांच्याच मुली बाजूलाच थांबा क्षक्षक्षृल मुलींचं व काहीच नाही मुलांचच काय चाललेलं उगचच
तो बघितला पोनीवा काय ग पोनीवाला बघित इला पणीवाला
पनी मला ओळखतेस का तू त्याला मी म्हणजे मला असं आठवतोय थोडासा पण असं एकदम असा आपल्यासोबतच होता
नाही होता तर काय जाम गरीब शांत
अा आता पण तसाच आहे कणाच्यात मिक्स नाही अजिबात एक साईडला बस बोलतो जाम आता ग्रुपवरर पण मेसेज वगैरे भरपूर असतात त्याचेच गुरु गुड मॉर्निंग वगैरे असं पण असा मिक्स नाही होत सगळ्यांच्यात एक साइडलाच
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
कशातच नाही फक्त बाहेर बाजूला उभं राहून फोटो काढायचा बस चांगले बर वाटलं तो जरा म्हणजे वेगळाच काहीतरी असा डॅशिंग अस चांगला वाटलं पर्सनॅलिटी चांगली वाटली सिमपल साधा एकदम होता ना ही बाकीची पोर नुसती आगाव क्षरलक्षरर स त्याची मुलगी सौम्यासोबतच आहे
हो काय मोठी आहे मग मुलगी
म्हणजे ते ह्याला आहे दुसऱ्या स्कूलला आहे पण ते क्लासला एकत्रच जायचे ना
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे मग त्यांची ओळख होती ते ओळख निघाली हा नंतर बोलते ओळख तो दोघी जणी आहेत त्याच्या तर त्यांना ओळखतोच काय विचारलं तर म म्हंटले हा ओळखते म्हणून
हमम
मग त्याच्यामुळे नंतर मग त्यानी विचारलं असेल घरी गेल्यावर हिला ओळखतेस काय
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म
हॅलो
हा येतोय ना आवाज
ह अगो मधी मधी मला आवाजच येत नाही
नाही मी मी ऐकतेय ना तू काय बोलते असते आला तुझा कॉल आता माझा कसा यायचा काय माहिती आहे तू पाच कॉल करून घे असं
येईल तुझा पण मला डायरेटल नंर टाकल्या नंत मी डारेक् कॉलवर बन दाबलं लागला कल हा नंबर टाकला आणि ते खाली ना आलेलं कॉल म्हणजे कॉलच साईन होतं ना असं
ह
तिथे बटन दाबल्यावर तिथे आलं लगेच
माझं नाही येत
अ येईल तुझ पण ट्राय तर करू ट्राय कर ट्राय केल्याशिवाय होणार नाही
आले तरी भरपूर आहे
आता आठ मिनिटं झालीत आपली
हम अन ऎंटिलेजेबल
अजुन थोडा वेळ बोलायला लागेल
हम्म बोलु ना मग काय करायला लागतय सविताला पण सांगायला पाहिजे
हा ग पण ती बिझी असेल
अली वाटत आता
हो काय तु कॉल केलेला का
दुसऱ्या आपल्या एका फ्रेंडने केलता ग
काय काय
दुसऱ्या आपल्या एका फ्रेंडनी केलता तिकड तिकडून मला माहिती भेटली आता नाव नाही ना घ्यायच नाव नाही ना घ्याचच
अच्छा अच्छा
अन ऎंटिलेजेबल
आ हा हा हा हा हा अच्छा नाही मला पण माहिती मला काण काय बोलल नाही कोण आली असेल मजा आला आता बर बरेच दिवस आहे पंधरा वीस दिवस जास्त झाले असतील मला ना हे हे करायला लागणार आहे सायलेंट वर काय होतय सारक मधी मधी व्हायब्रेट होतेय
हो माझा पण होतोय ग व्हायब्रेट तस असल्यावर काय असत तस असल्यावर काय असत
काय नाही आता काय माहिती कॉलमध्ये आवाज जात असेल तर म्हणुन मग हेच केलं आपल्याला पण डिस्टर्ब होत. ना मधी मध बोलायला म ऐकू येत नाही ना मधी त्याच त्याच्यामुळ मग मी सायलेंट वरच टाकलाय.
अच्छा
झाली का दहा मिनिट आपली हा आता होतील आपली दहा मिनट.
परत लाव मग
हा पहिले माझे घेते करून. तु तुजे कर.
हम्म चालेल चालेल बाकी जेवण बिवण
हॅलो
जेवण बिवण झालं काय.
हा हा आणि फोर्टी नाईन
ओके डन
आह आ ओ झालं
हा
कट कर ग माझ्या इथुन होत नाहीये.
हो करते आ एकच मिनट